ते का हॅलो!
हॅलो!
हां आवाज येतोय?
म्हंटलंय झालं का जेवण?
हो जेवण झालं. तुमचं झालं का जेवण?
हो हो झालं झालं.
काय पाऊस आहे का तिकडे?
हो मग आहे ना इकडे. जास्त नाही पण झिम झिम पाऊस आहे.
हो का. काय आ थोडा वेळ आहे का? थोडं बोलायचं होतं.
हो हो आहे ना बोल ना बोल.
म्हटलं केक बनवता येतो ना तुम्हाला? मी आय एकदा पाहिलं होत तुम्ही छा छान केक बनवला होता. खाल्ला होता तर माझे ना मुलाचा बड्डे हो आता थोड्या दिवसांनी आठ एक दिवसानी मग म्हटलं आप पण घरी बनवु बाहेर ठिक का आणण्यापेक्षा ना घरीच बनून बघू बर.
हो बरोबर आहे ना बाहेरचं खाण्यापेक्षा घरचंच खाल्लेलं चांगलं. गरीब क्वांटिटी पण खूप होतेय प्रमाणात आणि. आपण कसं घरी वापरलेलं मटेरियल आपल्या डोळ्यांचं. वापरलेलं असत सगळं आपल्या समोर आपण आपल्या देखरेखीखालीच. सगळं केलेलं असतं ना त्याच्यामुळं त्वच छानच असत.
हा मग मला सांगाल का ते. अ कसा बनवायचां त्याला काय काय लागेल साहित्य सगळं.
हो तुम्हाला कोणत्या फ्लेवरचा बनवायचं हाय.
कोणत्या फ्लेवरच छान लागेल. अ ज याच्यात कोण कोणते प्लेवर येतं तुम्हाला बनवता.
नाही तसं नाही मला चॉकलेट फ्लेवर येतो व्हॅनिला बटरस्कॉच. त्याच्यानंतर स्ट्रॉबेरी. पायनॲपल पल नंतर रास ''--'' बेरी आणि आपलं रसमलाई फ्लेवर गुलाबजाम फ्लेवर.
हो का भरपूर फ्लेवर आहे मग मग.
हम्म.
मला त्याच्यातलं चॉकलेट फ्लेवरची सांगाल का रेसिपी.
हो, सांगते तुम्हाला कशाचा मैद्याचा बनवायचा आहे की रावयाचा बनवायचा आहे. त्याच्यानंतर ड्राय फ्रूट्स पणचा केकचा पण एक प्र आकार आहे बरं का.
हो का ड्रायफ्रूट्स केक छान आहे लागत असेल ना हनी पौष्टिक पण होत असेल.
हो पौष्टिक पण होतं तो छान आहे. म्हणजे आपण गावाच्या पिठाचा पण बनवू शकतो आपल्याला जर. मैदा नको असेल ना.
हा,
तर तो गावाच्या पिठापासून पण छान होतो. म्हणजे छान फुलतो आणि. डाय फ्रुट्स असचल्यामुळे तो हेल्दी असतो ना आपल्या शरीरास.
हा हा, हे दिसत असेल. त्याच्यात मग आणखी ते फ्लेवर मी ॲड. केल्यावर त्याचे टेस्ट पण चांगले येत असे ना आणि सुगंध पण छान येत असेल ना.
हो छान येतो आपल्याला जो फ्लेवर पाहिजे ना तो ऍड करता येतो. तुम्हाला वाटलं ना चॉकलेट तर तुम्ही त्याच्यात चॉकलेट पण ऍड करू शकता.
हो का. मग मला सांग ना त्यातले एका केकची रेसिपी तुला जे चांगलं. परफेक्ट जमतो ना त्याचेच सांग.
ह तुम्ही ना चॉकलेट विथ ड्राय फ्रूट्स केलं ना.
हा हा,
तर तुम्हाला चॉकलेट. केक खाल्ल्याचं समाधान पण भेटेल आणि ड्रायफ्रूटचा हेल्दी खाल्ल्याचं पण समाधान भेटेल.
हा का मग सांग ना मला रेसिपी मी करेल नक्की ट्राय करून बघेल.
मग हा, तुम्हाला असं अर्धा किलो चा जर करायचा असेल ना.
हा,
तर अर्धा किलोचं प्रमाण घ्यायचं. आता आपलं गावाच्या पिठाच. पाचशे याच एम एलचा असतो ना एम एल मध्ये कप. तेवढा कप भरून घ्यायचा माैदा जर घ्यायचा असला ना तेवढा कप भरून घ्यायचा. आणि गव्हाचं पीठ घ्यायचं असल ना? मैद्यापेक्षा गव्हाचं पीठ थोडं कमी फुगत ना?
हां. गव्हाचं पिठ फुगत नाही जास्त ना?
हां. मग ते दीड वाटी घ्यायचं असं.
हा. पण म गव्हाचं पिठ वापरलेलंच चांगलं राहील. म तो पौष्टिक होईल. मैद्यानी - कस मुलांना पोटाला त्रास वगैरे होऊ शकतो ना?
हो. बरोबर.
हम्. मग मला गव्हाच्या पिठाचच प्रमाण सांग -
हम्म. म गव्हाचं पीठ घ्यायचं दीड वाटी.
हां.
त्याच्यामध्ये रवा टाकाायचा आर्धा वाटी.
हां.
हं. आणि आपलं फ्रेश हे असते ना? क्रीम फ्रेश क्रीम. म्हणजे साय दुधाची.
ठीक.
हां. दुधाची साय ए ना? ती घ्यायची चांगली वाटीभर घ्यायची. अशी फेटून घ्यायची बरं का ती साय. आपण कशी- अशी काहाडतो तशी नाही. अशी चांगली आहे ना चमच्याने वेगरे- अशी फेटून घ्यायची छान. हो. एकजीव करायची ती.
हा. हा.
आणि त्याच्यामध्ये मग अ- आता आपल्याला गोडच लागतो ना केक? तर मग त्याच्यामध्ये- म जेवढ आपण, म्हणजे दीड वाटी- घेतोय ना गव्हाचं पिठ त तेवढंच वाटी साखर पण घ्यायची पिठी साखर.
हां. हां.
आणि तेवढीच पिठीसाखर घ्यायची. आता तुम्हाला चॉकलेट फ्लेवर करायचाय ना? मग इसेेन्स चॉकलेट इसेेन्सचे आठ थेंब टाकायचे त्याच्यामध्ये.
हो का? चॉकलेट इसेन्सचे थेंब, मेडिकल मध्ये मिळतात ना?
हो. इसेन्स वेगवेगळ्या फ्लेवरचे मेडिकलमध्ये मिळता.
हां. म ते किती आपल्याला पूर्ण बाट - -ली घ्यावी लागते का? थोडसच.
नाही नाही. पूर्ण बाटली घ्यावी लागते. पूर्ण काही नाही- फ्रीज मध्ये राहते ती. वर्ष वर्षभर त्याची एक्सपायरी असते ना? वर्ष वर्षभर टिकतेे ती फ्रीज मध्ये. त्याचा काही प्रॉब्लेम नाही तसा.
हा. मग ते हे करायचं ना? एक इसेन्स टाकायचं नि-
हो. इसेन्स टाकायच. साखर टाकायची. आणि ना त्याच - चांगलं फेटून घ्यायचं. आणि त थोडं असं दोनदा आपण फेटल का त्याच्यामध्ये ना अशी- छोटी वाटी भरून आपलं गाईचं गावठी तूप पण टाकायचं.
हां. रुपयाची पन्नी सॉफ्ट पण येत असल आणि-
हां. आणि छान लागते टेस्ट पण छान लागते. असा मऊ होतो के - -क आपण तोंडात टाकला का लगेच विरघळतो.
हो ना?
हम्म. आणि त्याच्यानंतर मग- चांगलं फेटून घ्यायचं त्याला. आणि बेकिंग सोडा दोन चमचे टाकायचा. छोटे आपले दोन चमचे असता ना? आपण हळद वगैरे ते घेण्यासाठी छोटे चमचे, हा.
अच्ा
हा ते बेकिंग च सोडा टाकायचा आणि चांगलं अस बबलस येईपर्यंत चांगलं ढावायच ते मिश्रण.
हा मग बेकिंग सोडा टाकल्यावर आणखी खाण्याचा सोडा टाकायची काही गरज नाही ना?
नाही, नाही खाण्याचा सोडा नाही टाकायचा. फक्त बेकिंग सोडाच टाकायच. आणि तो टाकला का ते बेटर आहे ना असं चांगलं एकजीव करून घ्यायचं आणि आपण भाज्यांचा वगैरे पीठ कसं करतो. तस करायच खूप पातळ पण नाही करायच आणि जाडसर पण नाही म्हणजे राहू द्यायच अस बॅटर तयार करायचं आणि ये ना एका अस भांड्यामध्ये अल्युमिनियमच्या भांड्यामध्ये किंवा आपल्या कुकरचे भांडे असता ना त्याच्यामध्ये तुमच्याकडे केकच असेल ना घरी भांड?
हो आहे ना हे पात्र आहे ना.
हा केकच्या पात्रामध्ये ना अ हा आपला बटर पेपर असेल ना तर बटर पेपर टाकून घ्यायचा नसला ना तर थोडं तूप टाकायचा आणि वरतून मैदा भुरळायचा‌.
हां.
आणि मग ते बॅटर त्यात होतायच आणि परत असं व्यवस्थित टॅक करून घ्यायचं दोन, तीन वेळेस चांगलं टॅक करायचं असे बबल्स येता बगा वरती हा आणि तोपर्यंत आहे ना
ची म्हणजे न.
हा एयर काढून घ्यायची आणि अशी कढई किंवा ओव्हन असेल तर ओव्हन. पाच, दहा मिनिट अगोदरच तापवायला ठेवून द्यायचं आपल्याला ते ठेवण्याच्या अगोदरच
हां हा.
हा आणि मग ते ठेवलं ते ताप तापल का बघून घ्यायचं तापली ये ना कढई असं कढई ठेवायची असेल तर खाली वाळू नाही तर मीठ टाका हां
आपण तव्यावर करू शकतो नाही तर मग ओव्हन मध्ये करू शकतो ना?
हो तव्यावर ओव्हनमध्ये किंवा अल्युमियमच्या कढईमध्ये मी करते अल्युमिय च्याच कढाईमध्ये.
हो का ॲल्युमिनियमच्या कढई मध्ये.
हो खाली मीठ टाकतो आम्ही. वाळू नसते ना हो वाळू भेटत नाही ना सहसा आता.
हा सिटीत कसली वाळू भेटते.
हां.
तर मग
आणि ओव्हन म्या खराब झालेलं आहे आमचं होतं ओव्हन पण ते खराब झालं ना आता. मग काय आणलं नाही. असं कस हा केक आपण वर्षातून एकदा दोनदा बनवतो नेहमी नाही ना बनवत हा
हा कडईत पण छान होत असलं मग काय.
हा कडईत पण छान होतो मग मग ती तापली का मग त्याच्यातथ. ते ता ठेवायचा तो डब्बा म्हणजे स्टँड ठेवायचा त्या मिठाच्या याच्यावर. आणि मग आणि असं पॅक म्हणजे पुर्ण कव्हर होईल ती कढई असं झा ''--'' पण ठेवायचं व्यवस्थित त्याच्यावरून.
''हां''
आणि सुरुवातीचे ये ना अ दहा मिनिटं हाय फ्लेम वर. अ होऊ द्यायचा केक. आणि दहा मिनिटानंतर लो करायचं मग पुढचे वीस मिनिटं. अ लो फ्लेम वर म्हणजे तो. अगोदर दहा मिनिटात छान फुगतो आणि नंतर लो फ्लेम केल्यानंतर. असं छान खरपूस मग तो शेकला जातो.
हो ना बर. मग हे करायचं तो शेकला का मग आपण काहीतरी काडी बिडी टाकून बघावं लागत. तशी ना.
''हां'' हा आणि तुम्हाला जरा म्हणजे असं खूप चॉकलेटी आवडत असेल ना केक. तर बॅटर तयार करतो ना आपण तेव्हा आपण ते चॉकलेट सिरप मिळतं बगाव.
हो हो चॉकलेट सिरप मिळत याच्यातच केकच्या दुकानात गेल्यावर.
हा केकच्या दुकानात कधी नाही तर आपण डार्क. चॉकलेट असतना घरी डार्क चॉकलेट चं पण बनवता येतं बर का ते त्याचे रेसपि. की तुम्हाला नंतर सांगेल हो.
बरं बरं.
हा तर न ते पण टाकून मग छान खूप म्हणजे असं ते. अ हे ब्राऊनी वगैरे मिळता बघा आता.
हां ब्राऊनी ते येतात. मिक्स हा मग तोटा हा मग छान चव लागती ना त्याची.
हा त्याची खूप छान चव लागते मग.
हा ना.
आणि मग वरतून हे ना तो अर्धवटाचा शिजत आला का. मग असे खूप सारे म्हणजे ड्रायफ्रूट्स कापून ठेवायचे आधीच. आणि ते वरतून टाक ''--'' टाकायची अर्धवट असला ना केक शिजलेला तेव्हा टाक ''--''
हो हो,
हा म्हणजे मग ते खाली खाई खाली जाता आणि काही मग वर लागता. आपल्या खाताना मग छान ते असे तोंडात दाता खाली येतात ते. बारीक नाही करायची खूप.
हो का चालेल करून बघेल मग मी नक्की तसा.
हो चालेल.
चालेल. थँक्यू बरं का चांगली रेसिपी सांगितली हां. बर चालेल मग च ''--'' कडसिरप ना.
हो,
ठीक आहे चालेल गुड नाईट. गुड नाईट.